हॅलो हा अ काय नाही बघ बसली. तु?
होय बसलोय मी पण. जेवलीस?
हम्म
होय जेवूनच बसले आता
हम्म् काय चालूय नाही आल बघ.
येशील की नाही तेवढच तेवढंच बोलत तेन बसलो असत कॉलेजला सुट्टी आहेत नवका आता होय सुट्ट्याच आहेत सोडा अजून तर हम्म मग यायचं ग वरती इकडं बोलत तेन बसायला येते मग दुपारचं ते
होय होय येणार हाय उद्यापासून
होय इकी य यं
हम्म हम् घरात नाही आहेत आज्जा अजून आज्जी तेन हाईत.
हायत व्हयं हम्म होय आहेत की सगळे आहेत. मग बसलेलो. मग बाकी मामी तेन आहेत की सगळी बसल्यात.
हम्म कॉलेज वगैरे कसं आहे ग?
होय आहे की मस्त. तुझ?
होय चालू आहे बघ. कधीपासून चालू होणार आहे?
आता बघूया की आता एक महिना हाय त्याच्यानंतर न सुरू होईल. कॉलेज तुझं कधी आहे, म तुझं पण त्यावेळेसच होईल वाटत सुरू
आमचं पण त्या वेळेस पासूनच सुरु होणार आहे. पेपर नाही अजून म्हणजे अ नापात झालेल्यानच नाही झालं पेपर आजून
हा हा हा म्हणजे आता रि एक्झाम सुरू असणार त्याच्यानंतर मग कॉलेज. ते सुरु होणार वाढतं.
त्याच्यानंतर कॉलेज वगैरे सुरू अजून त्यांच एक्झाम झाल्याशिवाय आमचं ऍडमिशन होत नाही.
होय होय ते पण आहे सोड.
हम्म
कंटाळ येतोय बाई घरात बसून काय करायचं आणि काय नाही वाटतंय.
होय तेच ना झालेय माझं पण एक्झाम द्यायचं म्हणतं होतो.
होय तेच की, फिराय तेन जाऊया कुठतर होय आता कसं उन्हाळ्याच्या हेच्यात असं समुद्रात ठिकाणी जायला भारी वाटतंय नई तिकडचं जाऊया म कुठतर ट्रिप काढूया एक आपण
सगळी गल्लीतली तेण काढूया की
हा तेच की गल्लीतलीच जाऊया. कुठं जायचं इकडं गेलं तर चालते बघ गणपतीपुळे, मालवण त्या साईटला गेल तर चालतंय.
चालतंय होय खरं सगळी पाहिजेत नाही त्यामुळं
होय होय सगळीच की गाडी करायची मोठी ट्रॅव्हलस. जायचं. होय चालतंय कि ते, ते पण गेलं तर चालतंय. मालवण साईटला म्हणजे आता गारवा आहे नई.
होय लय छान वाटतंय तिकडं हम्म
हम्म होय जाऊया की आता काय? पावसा होय झालं बघ. जेवण तेण होऊन सगळं बसलोय आता निवांत. आता पावसाळा पण सुरु सुयोग्य, पावसाळ्यात पण कुठे जायला तेण भेटत नाही.
दे
पावसाळ्यात कसं आता सगळ्यांची शेतीची तेण काम असत्यात. त्यांच्यामुळं कोण काय करायला बघ म्हणजे फिरायला तेन बघत
हम्म नाही कोण फिरायला वगैरे बघत
हा तेच की म्हणून कसं आता उन्हाळा पण हाय म्हणजे अजून पावसाळा सुरु झाला नाही, त्याच्या आधीच फिरून बिरून आलं तरी चालतंय
चालतंय इकडं तिकडं सगळं फिरून परत नवीन नवीन सगळं येतंय ना आता
मुंबईला नाही मुंबईला पण लय भारी भारी ठिकाणं आहेत बघ ते मरीन ड्राईव, ताजमहाल तेन बघायला लय भारी वाटतंय तिकडं नाहीतर आपलं कोल्हापूर आहेच की
होय हे रंकाळा
फिरायला होय रंकाळा म्हण देवस्थान आपल्या इकडची तेन गं ते पण चालतंय बघायला हा तेच ट्रिप काढायला पाहिजे एक मग चालतंय आपल्याला जायला होय.
इकडं आपण देवाला वगैरे जाऊया मग
होय जाऊया की इथं ज्योतिबाला, महालक्ष्मीला तेन पन्हाळा एक फिरून
हम्म हम्म या इथं
तेच कि होय तिकडे जाऊन फिरून यायचं होय तेच जाऊन येऊया
हम्म हम्म वन डे काढली की म्हणजे येतात सगळी
रिसॉर्टला रिसॉर्टला गेलं तरी पण चालतंय हा रिसॉर्टला आणि गेलं तरी पण चालतंय बघ होय अगं ते कॅन्सलच झालं नव्हे आ आता कसं उन्हाळ्यात जायला जरा भारी वाटतंय नाय रिसॉर्टला तेन
होय
स्विमिंग तेन असतयं त्यांच्यामुळ जायला असं भारी वाटतंय म्हणजे पोहायला
भारी वाटतंय
वगैरे परत जेवण वगैरे करायचं हा तेच की जेवण म्हणजे काय पण असेल ते चिकन मटन म्हण करून खायला कस भारी वाटते ना तिकड हम्म तेच की
वन डे जायचं म्हणजे बजेट पण होतंय बरोबर
आणि कसं माहितीये काय जास्त जर मेजॉरिटी असली आपली अशी फिरायला माणसं तेन असलीत समज तर आपलं कमी बजेटमध्येच बसणार की एवढंच की म्हणजे जायचा खर्च जेवणाचा खर्च ते तेन होणार आपला
ते होय तेच होणार आहे
हम्म म्हणूनच म्हंटलं जाऊ जाऊया गं आपल्या गल्लीतली जाऊया की सगळेजण एक गल्ली ठरलेलं की अगं तिकड अक्कलकोटला तेन जायचं ठरलेलं ते पण कॅन कॅन्सल झालं मग आता जायचं आपण एवढं काय आता उन्हाळचा दिवसच आहे अजून त्याच्यामुळे जाऊया
पाऊस लागायच्या आधी जायला पाहिजे
हा पावसाच्या आधीच जाऊया म्हणजे की नाही पावसाळत पण हाय सोड फिरण्यासारखे ठिकाण कोकण म्हण कोकणात तेल हा वातावरण पण हा त्याच्यामुळे त्यांच पण आहे ना त्याचनी सूट व्हायला. पाहिजे वातावरण होय तेच बघूया आपण जाऊया कधी तर फिरायला म्हणजात. करूया म्हणजे कॉलेज पण नाही. ना त्याच्यामुळे आधीच चालू करूया आपण आणि जायचं.
कॉलेजला काय अजून एक महिना नाही, कॉलेजला सुट्टी असणार आहेत.
होय होय ते तर आहेय सोड गणपतीच्या हेलाच कॉलेज सुरू होत्या. जास्तीत जास्त हम्म.
एक्झाम पण तेव्हाच असतील.
होय एका महिन्यान लगेच अस
होय होय एका महिन्यात लगेच असत आणि सगळ्या कस जमा होतात नाही त्यावेेळेस आता सगळ्यांच बजेट पण असते.
आता कसं म्हणजे अ कोण शाळेला वगैरे ते नसतात सगळे घरात नी ते नसतात नाय त्या त्या मग कसं आपण एकत्र जाऊन येऊन फिरून बिरून ते नेऊ शकतोय.
येऊ शकते, घरीच आहेत आता सगळी लहान लहानांचं काय त्यात सोड कर घरातल्यांचं बजेट वगैरे इकडं तिकडं असं होऊन जाते सगळं नाही टाकच
होय होय तेच आहे तेच त्याच्यामुळच
पाऊच लागायच्या आधी गेलं म्हणजे का नाही
तेच की पावसात कसं फिरू वाटत नाही कुठं. आपलं हीथच काय असेल ते आणि लहान मुलं लहान मुलं तेन आसली तर ते होत नाही ना त्यांना आजारी वगैरे पडलीत तर आणि
हा त त्यामुळं विचार करूनच जायला पाहिजे.
आपण पण जाऊया पोरी पोरी कुठेतरी ट्रिप काढूया रिसॉर्टला त्या.
अक्कलकोटलाच काढूया म्हणजे तिथं बघायला ठिकाणं भरपूर हयेत नाही.
होय ठिकाण आहे सोड तिथं म्हणजे पंढरपूर पूर आहे साइटलाच तुळजापूर पण हाय, गाणगापूर पण आहे जवळच तिथं त्याच्यामु काय फिरायला एवढं काय वाटणार नाही आणि काय ड्रायव्हरास्नि ते माहीतच असत ना हे.
हम्म रेल्वेइ गेलं तर दोनशे तीनशे रुपये मध्ये जातोय आपण
खरं रेल्वेनं गेलं की नाही मेन काय होते माहिती काय रेल्वेन जायचं ती काय पूर्ण आपल्याला अक्कलकोटच्या हिथ सोडत नाही तिथन आणि आपल्याला की नाही प्रायवेट रिक्षा म्हण नाही तर बस म्हण असंच काहीतरी करून जायला लागणार नाही मग त्याच्यामुळं की नाही आपण आपली स्वतःचीच गाडी अशी केलो म्हणजे काय ट्रॅव्हल्स म्हण नाहीतर आपली छोटी गाडी ते नसत्या काय सुमो वगैरे ते जरी आपण केलो की नाही तर आ पण जाऊ शकते आपले आपण, खर तसं रेल्वेन गेलं की पूर्ण आपण अ इकडं स्टे शनला उतरणार मग तिथन रिक्षान नाहीतर अ एसटी न जाणार त्याच्यात मग आपला वेळ जातोय नाइ हा म्हणून त्याच्यामुळ आपलं आपलंच काहीतरी प्रायव्हेट रिक्षा वगैरे करून अ काय म्हणतात गाडी वगैरे
करून गेलेल चालते
हा ते
हा आणि खायला वगैरे पण त्या सोबत घेतलं घरच
हा ते पण चालतय बघ डब्बा एक टाइमाच आपण घेऊन जायचं आणि त्याच्यानंतर ना काय आपलं असंच असतंय की भडंग म्हण
होय घरचं वाळलं वगैरे घेऊन जाऊ शकतोय भरपूर.
वगैरे पण घेऊन जायच वाळल तेन एवढं काय टेन्शन नाही ग म्हणजे बाहेरच विक विकत घ्यायला काय नको हो आपण घरातनच घेऊन जायच सगळं ह आणि एक टायमाच जेवण जरी घेत घेतलीस तरी रात्रीच जेवण आपण हा हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये खाऊ शकतोय एक टायमाच जेवण दुसऱ्या दिवशी काय आपण येणार आपल्या घरी ते काय जास्त आपण फिरणार नाही वन डे साठीच हाय नाई.
हा वन डे साठी आदल्या दिवशी करून घेतयच की तस पण आपण लाडू
हा जर जायचं असलं तर आपण तयारी करणारच कि हे करायचंय आपल्याला. इकड जायचं म्हटलं काहीतरी सोबत पाहिजे म्हणजे बार की पोर तेन असणार म्हटल्यावर त्यांना खायला तेन द्यायला लागणारच हा त्याच्यामुळ आपण घेऊन जाणार ग
सगळं
होय.
हिकडं तिकड नियोजन करायला एक दिवस जाणार दोन तीन दिवस
तेच की आत्ता आपलं ठरलं न सगळं सामान वगैरे तेन आपण करून पण ठेवलेलं. पण काय तर प्रॉब्लेम आला त्याच्यामुळे आपलं कॅन्सल झालं ते नाही तर काय ते पण केलास तरी पण केलेलं की आपण बड्डेला बड्डे दिवशी बिर्याणी केलेलीच. कसली भारी झालती ती
झालती होय.
होय तेच ग एवढं काय विषय नाही सोड. जाऊया आपण फिरायला आणि करूया.
काय घरी वगैरे आता समजावून त्यांनी पण आहे तयार सोड जायला देवाला तर कोण नाही म्हणतच नाही हम् इकड तिकड होऊन जातय.
सोड एवढ काय विषय नाही हा तेच. हा चालत बाय.